हॅलो! हा आता येतो हा. येतो आवाज आता.
हा! मग मगाशी आपण बोलत होय, होय, होय, तस. पण असत.
बापरे मग त्या लोकांना कस कळेल.
काय नाही, ते काय कॉल त्यांच तेनी हे करून टाकतील काहीतरी.
का बरोबर आहे, पण ते लोक काय पण ते लोक. म्हणतात आम्हाला जे पटलं ते घेणार आम्ही नंतर रिजेक्ट करणार.
होय नाही, नाही, त्या लोकांना दिसत असत. ते ऑनलाईनच असतात. आपण जरी ऑनलाईन असेल-नसेल काय काम करतो आपण काय नाही ते त्यांनी बघत असतात. हम्.
हा तर आप - - पण काय बोलत होतो.
तेच मग अ आता शिक्षणाच किती जरी मुलांनी शिक्षण घेतलं. तरी सुद्धा नोकरी लागेल
बरोबर मुलांचं तर खुपचं डिफीकल्ट झालयं आजकाल आणि क्लासेस पण भेटतील ना भेटतात याला पण हे पण नाही माहिती असा प्रॉब्लेम हाय.
बरोबर. आता हल्ली - - एक्स्ट्राचा म्हणून स्पर्धा परीक्षा देणे किंवा अभ्यास करणे. घरी बसून अभ्यास करणे. तिथे जाऊन परीक्षा देणे. फॉर्म भरणे किंवा बाहेर काम करत करत. कोणाकडे परिस्थिती नाहीये ज्यांची मुलां शिकण्याची - - तर काहीतरी मोज मजुरी करून म्हणा तर काहीतरी हॉटे हॉटेलमध्ये जाणे किंवा काहीतरी असं करून मुलं शिकतय आज. स्पर्धा परीक्षा देतायतं बाहेरून
मुला मुलं शिकताय. मुलींच खूप डिफिकल्ट झालय ना ओ मॅडम. अ अजून- - पण मुलींना काय काय घरातल्या मुलींना घराच्या- - बाहेर जाण्याची परमिशन नाहीय.
हो. बरोबर हाय.
हम्म्, हम. नाही घरातले लोक परवानगी देत. काय काय नाही देत ते म्हणतायत - - घरीचं रहा चूलमूल सांभाळ.
हा.
असतात.
असंच बोलतं असतात घरचे लोक.
हा म्हणजे पूर्वी कस होत बायकांनी घरात - - बाहेर यायचं नाही. बायकांनी घराच्या उंबऱ्यात जात राहायचं किंवा तेवढा स्वयंपाक करणे किंवा म्हणजे बायकांचं कर्तव्य काय होतं पाणी भरणे धुन भांडी करणे घर ते किंवा असं म्हणजे पूर्ण घ बंदिस्त होता बायका पूर्वी, अजूनही काही काही आप हिला ह्याच्यात आहेत लोकं पण मला वाटतं शंभर पै की अ ऐंशी ट क्के तर आता बदल झालाय
बरोबर आहे खूप ऐंशी टक्के हम्म हो झालाय. पण आदिवासी खेड्यापाड्यात परिस्थिती तशीच आहे अजून पण कि सोळा सतरा वर्षाचे झाल्या मुली तर लग्ना करून द्यायचं त्या मुलीच
हम्म बरोबर. शिकवायचं नाही, शिक्षण द्यायचं नाही किंवा परिस्थिती पण आहे तशी पैसे नाहीत शिकण्यासाठी
हा काही काहींच्या इथे असत आणि आजकाल शिक्षण पण बाजार शिक्षणाचा पण बाजार मांडलेला आहे.
हा बरोबर आहे.
उदाहरणार्थ रु रुईया कॉलेज मुंबई मधलं माटुंग्यातल रुईया कॉलेज केट्या लावल्या तर एवढी पैसे घेतात ना एका केटीला पाचशे रुपये पण देतात ती लोकं हा मग ती ब्लाइंड असू दे की सा केड असुदे सगळ सगळ्यांना सारखच पण एवढं नाही केलं पाहिजे ना ते लकांनी हळूहळू वाढवत नेतात आणि त्या त्यांच हे करतात
फायदा करून घेतात पण मुलां नुकसान होतं ना त्याचं काय
त्याच्याकडे पैसा आहे ते शिक पण ज्याच्याकडे परिस्थितीच नाहीे पैसाच नाही ते काय करत ते लोक
बरोबर आहे काय करणारत लोक
हा आणि हल्ली आता बिझनेस बिनेस सगळ्यांनी छोटा मोठा काढलेला आहे कुणी कसले गाडे वगैरे हॉटेल छोटे छोटे छोटे काढलेले आहेत किंवा कुणी काय काय केलेलं आहे पण बिझनेस असा काय नाहीच आहे घालण्यासाठी त्यासाठी काय पाहिजे शिक्षण पाहिजे हा जे अडाणी लोक आहेत जी न शिकवेल त्यांनी काय करणार आहेत चहाची गाडी वडापावची गाडी किंवा साधं हॉटेल हे काढू शकतील मण हॉटेल मॅनेजमेंट सारख असं जरी करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी शिक्षण पाहिज
बरोबर शिक्षण खूप महत्त्वाचं आहे शिक्षण
हा
आणि मुलींसाठी तर खूपच महत्त्वाचं आहे नाहीतर मुलींचे हाल होतात हुंडाबळी मुलींचा छळ केला जातो अजून पण काय काय ठिकाणी पैसे सोंडा घेत सासरची लोक पण मग त्या मुलीला कळत नसतं आईवडिलांना कळत नसतं त्यामुळे त्या मुलीचा छळत होतं ना
होय होय आणि पूर्वी कसं व्हायच. मुली आई वडिलांची इज्जत जायला नको किंवा त्यांच नाव खराब व्हायला नको म्हणून मुली ग व्हाय व्हायच्या म्हणजे सहन करायच्या सगळं. किंवा सांगायच नाही कि? मला अस होत तस होते अशी पण परिस्थिती पूर्वीची असायची. आणि आता सध्याही तसेच. परिस्थिती चालू आहे.
अजून पण मुली आहे ना सांगत मुलींचा जीव जातो ना?
हो आता तुम्ही मागं झालेलं बघितलेलंच आहे. आपल्या डोळ्यासमोरच झालेला. आहे हा कि? किती मोठं त्यांच म्हणजे प्रॉपर्टी किती आहे किती भरपूर आहे.
सगळं दिलं होत तिच्या बापानी तरी पण तिच. झालं ना राहिल्या गेला ना ते. ला
ती एवढी मुलगी हुशार असून. शिकलेली असून म्हणजे. विनाकारण तिचं हे झालंच ना?
पण तिने पण प्रेम वी लव्ह मॅरेजच केला होता ना, त्यामुळे त्या मुलीला बोलायला जागा. पण नव्हती ना त्यामुळे असं झालं असेल?
हा म्हणजे अशा कित्येक मुली आहेत की ज्यांचा बळी असा चाललेला आहे. अच्
क सर.
हम्
अवघड झालीया परिस्थि ती सध्याची खूप अवघड झालं?
खूप अवघड झालीय आणि आता तर, बलात्कार बिलत्कार पण सुरू झाले, भरपूर काय? सुरूच आहे आपल्या भारत देशात.
होय होय खूप म्हणजे? खूपच वेगळं झालं ह्या तसही शिक्षण पाहिजे. आणि मुलींनी वि चार करून शिक्षण विचार करून केलं पाहिजे आणि मेन म्हणजे जी हा तेच म्हणते. पण शिक्षण करून कधी गेलं? म्हणजे जे काय तुम्हाला करायचंय - - लग्न करायचाय किंवा तुमच्या मनासारखं तुम्हाला राहायचंय तर मुलीनी पहिला शिक्षण घेऊन म्हणजे जेणेकरून समजा आपली पुढं जाऊन फसवणूक झाली तर काय करायचं? जर समजा नाही शिकलेल्या नसल्या मुली तर, घरात येऊन आई बाबाच्या इथं येऊन म्हणजे कायमस्वरूपी बसण्यापेक्षा घरी जर शिक्षण केले, तर कुठे सुद्धा तुम्ही स्वतः काम करू शकतात, कुठेही नोकरी करू शकतात, छोटी - मोठीे स्वतःच्या पायावर उभारू शकतात. म्हणजे स्वतःचा खर्च स्वतः स्वतःच्या हिमतीवर त्यांनी राहू शकतात असं होऊ शकतय.
तरी सुधा त्या शिकत नाही, हे पण आहे.
बरोबर आहे.
कस मला असं वाटत अजून एकदा शिवाजी महाराजांचा जन्म झाला
होय ना पाहिजे बरोबर आहे. व्हायला पाहिजे त्याशिवाय जग आपलं हे होणार नाही. आहे तस पहिल्यासारखं होणारच नाही, त्यांचा जन्म झाला तर अतिउत्तम खूपच-खूपच
जिजा म्हणजे जिजाऊ पण झाली पाहिजे ना एखादी
झाली पाहिजे बरोबर आहे पण जर दहा मुले किंवा चार, पाच मुले असतील आणि एकटी मुलगी असली तर ती काय करू शकणार आहे किती पाय, हात पाय, हलवणार आहे जरी करा कराटेमॅन असेल, बॉक्सर जरी असेल तरी ती चार-पाच जणांमध्ये फिकीच पडणार आहे ना? असं पण आहे आता स संभाजी महाराजांच आपल्या काय झालं?
त्यांना मारलना. विचार कसा हाल-हाल. करून मारलं होत ना? त्यांना पण, स्वतःच्याच नाही नातेवाईकांनी फसवलं होत त्यांना पण.
शिवबा.
सहा.
ते अवघड झाले आहे, खूप आवघड झाले.
खूप अवघड झालंय सगळं. काय करणार आता?
होय, होय.
हम्म.
हा होय.
बघू आता काय होतं आपल्या समाजाच, मी आता चीन आणि. चीन आणि अमेरिकेच युद्ध. युद्ध चाललंय.
हो ते तर पूर्ण आपल्या हे. झाल्यासारख झालं. सड म्हणजे असं ते बदला घ्याला न नोकी पाणी पाणी करून सोडले एवढं झालं
त्यामुळे गॅसचा पण तुटवडा होतो आपल्या भारतात आणि सोन्याचे पण खूप बापरे महागाई लय वाढले बापरे
होय खूप म्हणजे
हम्
हे म्हणजे शेतकऱ्यांनीच एवढं हे केले कि बास म्हणजे आपल्याला काय झालंय धान्य सुद्धा वाढलेलं आहे सगळं तेलाचे तर भाव वाढलेलेच आहेत पुन्हा हे त्यातून गॅस च आणि तेलाचे पण भाव किती वाढले तेशील तेलाचे
भरपूर काय करणार भरपूर वाढलेत
हा आता जर एखाद शेतकरीच चेक नसेल जिला स्त्रीलाजी खूप अडानी असतात आणि जी म्हणजे रोजगार करून किंवा शेतामध्ये भांगलून जर दोनशे अडिशे रुपये रोजच मिळवत असेल तर ती पोट कस
नाही भरू शकत त्यामुळे मुलांना शिकवता येत. लोक पण.... कशाच काय नि. कशाचं काय.